हॅलो.
हॅलो हा पूजा आं ते बिर्याणी ची रेसिपी सांगतेस का गं चिकन बिर्याणी कसं करायचं?
आ हा आ हा.
एक अर्धा किलोची सांग.
चिकन बिर्याणी हम्म अर्धा किलो तांदूळ घ्यायचा हम्म बिर्याणीचा पहिला तांदळाची सांगते मग मळा चिकन. हा एकदम मोठा बिर्याणी सा मिळतोय की ओ. हा दावत वगैरे असं मिळतेय की मोठा. ह ह. म्हणजे तो एकदम फुलतो ना जास्त.
फुलते काय चांगलं होते काय चालतंय की. हा हा हा हा.
तो अर्धा किलो तांदूळ हम्म. आ सात ते आठ नऊ. आं हा अर्धा किलोला अर्धा किलो ची चिकन आणि अर्धा किलो राईस असं चालते.
तांदूळ लागणार काय हा हा हां हां चालते की म
त्यामध्ये लवंग दालचिनी अ चार-चार, पाच म्हणजे आपल्या पहिल त तांदळ म्हणजे जी रेसिपी सांगते भाताची पहिला तांदूळ घ्यायचा अर्धा किलो दावतचा आं. मग सात ते आठ लवंग, सात ते आठ दालचिनी. दगडू फूल एक दाल हा. दालचिनी
लवंग, दालचिनी तेवढंच घ्याच काय?
हा समान घ्यायचं. लवंग अ दा
समानच घ्यायचं.
तमालपत्री दहा अ तमालपत्री दहा ते पंधरा.
दहा ते पंधरा तमालपत्राची पानं आं.
हा धने अ धने पुड, जिरे पुड पण लागते म्हणजे मॅगनेटला लागत ते.
केवढं घ्यायचं ते धनपूड, जिरपूड?
दोन दोन टेबल स्पून घेतलं तरी चालते.
दोन दोन म्हणजे आपलं पोह्याच चमचे चालतंय. अर्धा चम अर्धा
लिंबू आर्धा
लिंबू
हा. रस हे भातासाठी घ्यायचं आणि चिकन मॅगनेट करायचं असत पहिला चिकन अर्धा किलो घ्यायचं.
हम्म कसलं गं झाडाचं काय मऊ
हाड हाडाची घेतली तर चालतंय. दोन्ही मिक्स घ्यायचं खरं पीस जरासं मोठे घ्यायचे. छोटे घ्यायचे नाय.
मोठं मोठं पीस पाहिजेत हा.
मोठं पाहिजे जरा जे जे खाताना जरा चांगलं लागते ना. म्हणून जरासे मोठे रेग्युलर पेक्षा जरासा मोठ पीस.
हा हा हा चालते की.
एक पेला एक पेला दही एक पेला. ते दह्याच पेला मिळतंय ना हा ते. हा आलं लसूण पेस्ट.
आलं लसुन पेस्ट केवढी.
दोन चमचे
दोन चमच आलं लसुणाची पेस्ट हां.
हा दोन चमचे काढलेत. आलं लसून म धने पुड, जिरे पूड दोन टेबल स्पून ते मगाशी सांगीतलं तेच.
ते वापरायचं हा हा हा. बिर्याणीचा मसाला केवढा वापरायचा? सुहानाचा मसाला. तेवढं लागणार काय दहा दहा रु पच्ची दोन पाकीटं हा.
अ कस्तुरी मेथी
कसूर मे
आणि ह अ हे काय बोलता . कस्तुरी मेथी घातल्यानंतर हे प पो पुदीना कोथिंबीर हम्म पुदीना, कोथिंबीर बारीक चिरून त्यात घालायची. म्हणजे चिकन मॅगिनेट करणार. हे सगळं घालायचं चिकन मध्ये हा हिरवी मिरची
स करून घ्यायचं काय हिरवी मिरची मग किती घ्यायची? म ते बारीक घालायचे काय मोठे मोठे चीर मिर च्या पाहिजते मिर चीची पेस्ट घालायची का मिरच्या घाल बारीक पेस्ट करून घालायच का चार-पाच, चार, पाच मिरच्या काय
हम्म पेस्ट करून त्यात घालायचे. बस होत्यात की लाल तिखट घालायचं हा लाल तिख कट घालायचं हम्म.
हा.
लाल तिखट दोन टेबल स्पून
हा.
आणि झालं की एवढंच की आणि तेल गं जरासा घालायचं सगळं मिक्स करायचं मॅगिनेट करून ठेवायचा अर्धा तास अर्धा एक तास कच्चे हा.
दोन चमचं
बिर्याणी बिर्याणी मसाला पण त्यात जरा सा घालायचा. आपला असतं गेला अ . हा चिकन मॅगनी कोण ठेवायचं तो पदर इकडं भात करून घ्यायचा आपण तांदूळ घेतलेला असं की नाही तो एक एक ते दीड तास आधी पाण्यात भिजून ठेवायचं.
भिजवट जा हा हा हा.
अ पाण्यात भिजवायचं म्हणजे पाण्यात भिजवलं की ते कसं
जरा फुलत असणार हा फुलणार हम्म हम्म हम्म.
मग एका पातेल्यामध्ये पाणी गरम कराय ठेवायचं. दुपट् पाणी ठेवायच पाणी गरम करायला. तां तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यायचं पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये लवंग, दालचिन आपण जे खडे मसाले घेतलेत ना
खडा मसाला म्हणजे त्या
ते सगळे हा. आणि लिंबू पेळायचा. अर्धा लिंबू पेळायचा पाण्या हा. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मग तांदूळ त्यात टाकायचा.
तांदूळ टाकायचं काय हा हा हा हा.
सत्तर ते ऐंशी टक्केच शिजून घ्यायचा भात. तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचं. हा मग ते बघायचं आपण चेक करायचं सारखं मधन मधन मीठ पण घालायचं त्या भातामध्ये. हे सगळं मिक्स करून. सत्तर ते ऐंशी टक्के हां.
ऐंशी टक्के भात शिजवून घ्यायचा थोडक्यात.
हा हा. ते झाल्यानंतर मग ते पातेल्यात न काढायचा सगळा भात. चाळणीमध्ये घ्यायच आणि त्यातले सगळं पाणी त्यातलं सगळं पाणी नितळून घ्यायचं हा.
म्हणजे भात मोकळा व्हायला पाहिजे आपला.
एकदम मोकळा सुटा सुट्टा व्यायला पाहिजे हा.
एकदम सुट्टा व्हायला पाहिजे फडफडीत.
अ हां.
हमं हमं आणि
आणि मग इकडं इकडं तिकडं तेल ठेवायचं त्यांमध्ये पाच कांदे घ्यायचे. मोठे बारीक चि म्हणजे हो उभा चिरून पातळ साईज मध्ये हो आणि तो तळून घ्यायचा. फ्रायला वरण कांदा फ्रायचा कांदा तळून घ्यायचा. आणि त्या तेलामध्ये मी तुम्हाला सांगायला विसरले. कांदा आणि पहिला टोमॅटो पण घ्यायचे असत्यात ते. हा चार का अ. चार चार ग्रेव्हीसाठीच की आता चार कांदे. आणि तीन टोमॅटो घ्यायचे.
हा मग ते ग कांदा बारीक टोमॅटो मग
कांदा आणि टोमॅटो बारीकच चिरायच. नाही नाही बारीक चिरायच दोन्ही पण. मग एका पातेलामध्ये कणी हे घ्यायचं तेल घ्यायचं. अ जरा जास्त तेल घ्यायचं पाच सहा टेबल स्पून
आ हा हा हा.
आणि त्यामध्ये कांदा आणि टमॅटो घालून चांगलं परतून घ्यायचं. तेल कडलं कणी त्यात कांदा घालायचा पहिला सोनेरी कल कलर भाजायचे नंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचे. कांदा जरासा भाजला की, ते दोन्ही एक सारखं भाजून घ्यायचं. त्यांमध्ये जरासं आलं लसूण पेस्ट. अ को कसोरी मेथी घालायचं. बिर्याणी मसाला जरा घालायचा आणि ते मॅरिनेट केले चिकन असते ना? ते त्यात घालायचं एकसारखं हलवायचं हां. शिजवून घ्यायचं पाणी न घालता शिजवायचं. ते आपण ते दही वगैरे घातलेलं असतंय ना त्यातलं पाणी सुटतेस ना.
पाणी हा मिठामुळें पण सुटत असेल पाणी पूर्ण.
हो हिटामुळ दहीमुळ ते सगळ्यामुळ मॅगनेट केलेलं असते. पाणी न घालता ते शिजवून घ्यायचं.
हां.
ते झाल्यानंतर ते आपलं बिर्याणीचा मसाला तयार झाला तो बिर्याणी.
हा हा. मग आता थर द्यायचं त्या बिर्याणी चं.
हा थर द्यायचं एक मोठ पातेल घ्यायचं खाली बुडाला हे लावायचं. तेल लावायचं कमालपत्री ठेवायच्या खाली जरासं लागू नये म्हणून खाली. मग पहिला पांढरा भाताचा थर द्यायचा.
पांढरा भात पसरायचा
घालायचा मग त्यानंतर आपण ते चिकनच केलेलं आहे ना. मिश्रण. ते घालायचं हा मग तेच्याव. ह मग नंतर आणि पांढरा भाताचा द्यायचा.
अनेक पांढरा भाताच लेअर द्यायचं काय?
हा लेअर द्यायचा मग चिकन असं तीन करायचे.
तीन करून घ्यायचं काय? ते हा हा हां हां
हम्म हम्म आणि सगळ्यात वर. व सगळ्यात वर एक पांढऱ्या भाताचा लेअर टाकायच ठेवायचा. त्यांमध्ये आपण कलर जरासा वरन जरास कलर घालायचा रेड. पिंक पिवळा तेच की पिवळा घाला. पिंक घालायचा रेड घालायचा म्हणजे आपल्या आवडीनुसार कुठल पण घातलं तरी. चालतंय आणि वरन जरा स आपण फ्राय केलेला कांदा असतोय ना तो घालायचा.
फ्राय केलेला म्हणजे, आपण पहिला फ्राय करून घेतलाय. तो कांदा परत आणि घालायचा त्यावर त्याच्यावरच पसरायचा काय त्या भातावर.
हा मग एक गॅस ठेवायचं. गॅस चालू करायचं. गॅसवर तवा ठेवायचा मग तवावर ते पातेलं ठेवायचं.
हां हां म्हणजे डायरेक्ट
धुरी घे धुरी दे नाही ठेवायचं. म्हणजे भात लागतो ना भातावर लाग तो खाल न त्यामुळे तव्यावरच ठे तव्यावरच ठेवायचं.
ठेवायच म्हणजे तव्यावर ठेवलं की ते तरसत नसणार आहे ना भात. तसं उलट हा हा हा हा हा. आणि मग त्याला दुरी कशी द्यायची?
कोळश्यास कोळसा घ्यायचा. गॅसवर तापवायचा कोळसा चांगला. एक वाटी घ्यायची ती वाटी भातावर ठेवायची कोळसा त्यात. ठेवायचा त्याच्यावर तुपाची धुरी द्यायची. मग एकदम त्याचा पॅक बंद असं झाकायचं त्या पातेल्यावर धुर अजिबात
म्हणजे ते आपण जे बिर्याणी केलं तेच्यावर पूर्ण झाकून ठेवायचं. ते म्हणजे त्यांचा धुर पसरतय का ते त्या बिर्याणीमध्ये.
हा तर दम दम देतोय दम बसतोय ना व्यवस्थित. अ आणि बारीक गॅस वर अर्धा तास ठेवायची बारीक गॅस वर अर्धा तास. ठेवायची बिर्याणी. हा मग अर्ध्या तासान बंद केलं तरी. बंद करायचा गॅस. मग गरम गरम सर्व्ह करायचे.
चालते गे चालते करून बघते. घे हा चालते चालते.
चालतंय हां हां हां ह ठेवा हां.